हो.
हॅलो?
हा, आवाज येतो ना ताई?
हा हा, आत्ता आला. हम्म! आताग आपण इतिहासाबद्दल बोलत होतो. हा, तर आता वस्तूंचा इतिहास झाला. तसच पुस्तकांचा पण इतिहास असतो.
हो.
पुस्तक जितकं जुनं होईल तितका त्याचा इतिहास घडत जातो. म्हणजे लख लेख लेखनाला लेखनाला पण इतिहास मिळतो. आणि, आणि म त्या पुस्तकाचं किती जुन आहे त्याला म्हणजे, त्याच्या आठवणी, त्या ते लेखनाच किती म प्रमाण म्हणजे, त्याचा किती विचार
ह जेवढं ते पुस्तक जुनं होतं, जेवढं जास्त पुस्तक स्तक जुन होत, तेवढा इतिहास मोठा होतो.
हो, आणि, आणि त्या आणि तो अभ्यास आपण करतो. त्या तो पण इतिहास घडतो.
हो.
हां आता आपलं, साधं आपलं इतिहासाच पुस्तक पुस्तक म्हणजे आपण शिकलेलं इतिहासाचं पुस्तक.
हन ह ह.
आणि आप म आपल्या आधीच्या पिढीने शिकलेलं इतिहासाचं पुस्तक. तर मला ह्याच्यात पण कितीक इतिहास दडलेला आहे? तो शिकवताना तर शिकवताना, हाताळलं कसं गेलं किंवा एक आ शिक्षकांनीच फक्त म हे केलं. त्याचा इतिहास म सांगताना ते फक्त शिक्षकांनीच हाताळलं. म मु मुलं त्याचा फक्त अध्ययन करून इतिहास करत होते. त्याचा आनंद घेत होते आणि आता प्र त्येकाच्या हातात पुस्तक असल्या असल्याशिवाय शिकवलं जात नाही. हा एक इतिहासच निर्माण होणार ना, प्रत्येकाच्या ॲ आधी त्या पुस्तकाला अ क हे नव्हतं. कि प्रत्येकाकडे आसणं महत्वाचं नव्हतं.
आं ह ह.
हा हा आता असंच व्यकत्स, प्रत्येक गोष्टीचा काही ना काही इतिहास दडलेला हाय. तो तो आपल्याला वाचनानी किंवा अनुभवातून किंवा कशातूनही कळूच शकतो की, हाय की नी.
बरोबर आहे ना.
हा त आजुन इतिहासाचं क हे करायचं म्हंजे महत्त्व महत्त्व सांगायचा आपला विषय झाला की, आज लोकमान्य टिळकांच्या अ स्मरणार्थ ते आपण इतिहास हा विषय हे घेतला ता त तस तस व्यक्ती व्यक्तींचा पण इतिहास घ घडल्यामुळे त्यांनी इतिहास घडवल्यामुळे, आपल्याला स्वा तंत्र्य काळ उप उपभोगता आला, आणि तो खरा आणि तो, खरा इतिहास आपल्याला शिकवला गेला. हं आ आपल्या आपल्या त्या इतिहासामुळे आज आपण प्रगत झालेलो आहे. त्यात ॲ अ कारण, इतिहासाचा जर अभ्यासच केला गेला नसता तर, त्याचं त्याच त्याच त्याच गोष्टी परत परत घडल्या असत्या.
हो.
ज्या चुका झालेल्या आहेत. त्या पण परत परत घडल्या असत्या म्हणजे, तो तोच तोच तोच पणा आला असता जीवनाला पण आपला इतिहास आपण शिकलो आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं आणि त्याचं महत्त्व जाणलं ते प्रगत झाले. अ कारण आजकाल मुलं ई तिहास आणि भूगोल, इतिहास म्हटलो की, त्यांना इतका कंटाळा येतो, त्यांना काय वाटतं? इतिहास म्हणजे सण सनावळी पाठ करा आणि मारकांच की, फक्त अभ्यास करा.
अभ्यास करा बरोबर आहे. हः हं ह
त्त्यांच्यासाठी आपल्याला इतिहासाची, आवड आपल्यालाच निर्माण करावी लागेल. इतिहास म्हणजे काय हे, आधी आपण समजून घ्यायचंय हः हं ह हः हं ह आणि म्हणून मी आधी की वस्तूंचा पुस्तकांचा, असा इतिहास बोलले. हा काय? अ अ हं ह आणि ते, आणि असं जर असं जरअ सगळं सगळ्याच गोष्टीचअपण एकमाप आपण बघत गेलो. तर आपोआपच वाचन वाढेल.
हो,
इतिहासाच्या कुतूहलाने किंवा, समजून घेण्यानी वाचन वाढेल. आपल्याला त्यइतिहास इतिहास आवडायला लागला की, आपण आपोआ मागच्या पिढीला आपलं अस कराय लागू.
हो बरोबर आहे.
किती किती गोष्टी घडतील एक इतिहाासात. ते इतिहासावर आपण प्रेम करायला लागलो होतं. आपल्या इतिहासकालीन ज्या वस्तू आहेत. किंवा इतिहासकालीन वाडे वगैरे आहेत. किंवा जे इतिहासासाठी महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या वस्तू जपल्या जातील. कारण आवड निर्माण होणार तर आवड निर्माण झाल्याशिवाय कुठलंही. इतिहास हा जपलाचं जात. नाही. त्या इतिहासातून काहीतरी क्रांती घडू शकते. शकेल. जे हहः जे जे जे आपल्या पूर्वजांनी केलंय ते आपल्या. पुढच्या पिढीला उपयोगाला येईल आणि. इतिहास हा उपयोगाला येण्यासाठीचं असतो. फक्त तो समजून घेतो.
समजून घेतला पाहिजे बरोबर आहे ना तुम्ही जेवढा समजून घ्याल तेवढं. म्हणजे तेवढी घडू शकते क्रांती वगैरे.
आपल्याला त्याच्यातला महत्त्व कळतं ना कि हे काय आहे बाबा. का. एखाद्या कुठल्याही गोष्टीचा इतिहास समजून घेतल्याशिवाय आपल्याला. आवड पण निर्माण होणार नाही. आणि समोरच्याला समजवून पण सांगता येणार नाही समजून घेतो तसं आपल्याला समजवून पण सांगता आलं पाहिजे. हा, हा, अ.
इतिहास नाही का बोलायला जर घेतलं. तर भरपूर काही बोलू शकतो आपण म्हणजे कमीत कमी व्यक्तींबद्दल म्हणा काय असेल.
म्हणजे आपल्याला वेळ कमी पडतो ज्याला इतिहासाची आवड. असते. तर इतिहासाबद्दल बोलाय लागलं तर खरोखर. म्हणजे आपल्याला फक्त अभ्यासाला दिलेली पुस्तकं नाही. तर आपल्या प्रत्येक गोष्टी. आपल्या आवतीभोवतीच्या वातावरणात आपल्याला इतिहास दिसायला लागतो.
म त् याच दिसायला बरोबर हा ह
आता तो आपण शेतीचचं बघा ना. पहिल्यांदा आपण अगदी फक्त घरच्या पुुरतं उगवतं होतो.
हो.
म्हणजे त्याचा इतिहास बघायला गेलो आपण शेतीचा. इतिहास बघायला गेलो तर पहिल्यांदा. त्या इतिहासातून काय कळतं आपल्याला कि. पहिल्यांदा आपण फक्त घरच्या पुुरती घरच्या घरच्यांना मर्यादित तितकंच आपण पिकवंतं होतो.
हो,
आणि त्या इतिहासात. इतिहास त्याचा अभ्यासं. शेतीच्या इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे प्रगती करत करत आपण. पण शेतीचा व्यवसाय करायला लागलो. का. तर पहिल्या. पहिल्या लोकांनी फक्त घरच्या पुरतं केलं आपण एवढं अन्न आपणं. पिकवतो तर त्याचा उपयोग करावा म्हणून त्यांनी. म्हणून त्यांनी व्यवसाय चालू केला मगं आता हा शेतकरी. हा व्यवसाय इतिहासाच्या अभ्यासामुळेचं झाला कारण. ती प्रगती आपण शिकल्याशिवाय ही प्रगती करूचं शकणार नव्हतो. हा.
अगदी बरोबर.
म. हो मग आणि माझ म्हणजे आपले हे जे मुलांना आता कड्डाळा आलेले विषय आहेत ना ते आपले लाडके विषय हे झाले पाहिजेत खरं तर पण त हा आणि इतिहास हा म्हणजे अभ्यास म्हणून शिकवला जातो
हम् हम हंम
महव सांगितलं जात नाही हा चला स्वंत्र स्वातंत्र्याची कारणं सांगा स्वातंत्र्या परिणाम सांगा स्वतंत्र कंटाळवाणा वाटतो. तुम्ही असं गोष्टी रूपाने सांगा. तुम्ही म हा तुम्ही त्याला गोष्टी रु द तुमच्या आत्ताच्या जीवनात त्या इतिहासाचं महत्त्व सांगा मग मग त्या मग त्यांना पण आवड निर्माण होईल नक्कीच
बरोबर आहे अगदी बरोबर आहे हम् बरोबर आहे ना करायच
इतिहासामध्ये आपण बोलायला गेलो ना एक आठवडा आठवडा कमी पडेल आॅलो म शिक्षक पण आपल्याला पंचेचाळीस तासात फक्त तेवढा एक धडा पण श पूर्ण करू शकतो नाही मग आपल्या आजूबाजूला किती किती गोष्टी घडतात आणि को त्यात किती किती तरी
हो
हम्म प्रत्येक ग
त्या विषयी बर बोलायला म्हणजे खूप बोलायला खूप काही आहे पण, वेळेचा अभाव आहे अस एकदा लिंक लागले तर खूप काही बोलू शकतो इतिहासाबद्दल.
दिवस दिवस बोललो तरी कमी पडेल इतक आहे आपल्याला बोलण्यासारखं आणि कस आहे. अ एका तून दुसरं दुसऱ्यातून तिसर हा सुद्धा आता काल- काल साधं बोललेला इतिहास घडलाय आपला. कालच्या- कालचा काल विषय हा इतिहास जमा झाला असं म्हणतो आपण.
बरोबर मग कालच्या याच्यावर इतिहास घडला व आपल्या
अ म्हणजे पण इतिहास- इतिहास बनवू प शकतो आणि इतिहास अभ्यासू पण शकतो.
हो दोन्ही करू शकतो अगदी बरोबर, हम्म.
आणि अ आता आपण म्हणतो क एखादा इतिहास घडला म्हणजे खूप काही मोठं झाल. ये त्या फक्त इतिहास हा शब्द च घेतला नुसता तर त्याचे किती वेगवेगळे अर्थ निघतात. इतिहास घडला म्हणजे फार काहीतरी मोठ काम केल आणि एखाद्या मुलाला अगदी रागवायचं असेल ए तू इतिहास नको घडवू ह अस आपण त्याला अस उलट्या अर्थाने पण घेऊ शकतो. तुझा काही इतिहास तुझा काही इतिहास तपासला जाणार नाहीे. तू आपल तुझ तुझ काम कर.
बरंबर हे
हा -हा- हा, इतिहास घडवण किती मोठा काम आहे हे आपल्याला इतिहासानेच दाखवून दिलेय- हं हा हा हा... हो -हो मग- मग अस असच म- अगदी मस्त म म्हणजे मला मला अशा वेगवेगळ्या विषयावर बोलायला आवडतच.
मला पण आवडत ना, तुम्ही तो विषय घेतला पण मला शाळेतलं बालपण आठवल भाषण- करतानाच. हा -हा नाही का, लोकमान्य टिळकांचे- पुण्यतिथी असली का हमकास भाषण व्हायच काही आणि वक्तृत्व चांगला- ल्यामुळे
नाही प्रश्नच नाही, प्रश्नच नाही ते बघा आपण पण एक इतिहास घडवला आपण- इतिहासाची आठवण केली, ही ही ही हा हा चला चला काय हरकत नाही परत बोलू.
बोलूया परत आपण ओके-ओके.